हो ह.
हॅलो नमस्कार.
नमस्कार काय केला
का नाही बसुन आहे जर.
हम् झाात जव नागिथे
जेवण का हो. दहा वाजता जेवन होऊन जाते का.
हो.
शाळेत गेले नाही का.
नाहीशी शाळेत नाही शाळला टाईम आहे ना.
हा काचछ मग कामत छात्र
छत्र काही नाही चालू मजेत शिकव रायचं अभ्यासग अठन तारखेला चालू असते जाईल.
पाठांतर का करतात का नाही अभ्यास का आशीच.
काही काही करत काही कसे.
हा. तुम्ही शिक्षक पण भारीच आहे न मग.
शिक् खा आहे नाही भरा.
ह नाही ना हा तुम्ही भारी शिक्षक आज. काय शिक्षक आ तुम्ही पाहिलं तुम्हाला मी अभ्यासिकेवर.
तेव
हो हो का.
काय ट्रीप काय काय ट्र्रीपच वगैरे.
जाऊ ना आपण जाणार आपण भाई.
कालत नसे का कर.
काही करून जाऊ पण जाऊ.
हम् हम.
एकचा बजेट आपला कोण आणलेला आहे.
बजेट हाला लागला ना का कराव काही समजाव लाला.
विषय नाही काय विषय नाही काढू आपण मार्ग काढू आपण.
कोणता मार्ग काढता?
मलाचला मार्ग.
हो.
आवाज खटला तर तुमचा.
नाही नाही.
हा आला, आला आला तडत.
सगळले.
विचारू विचारू सगळ्यांना विचारू आपण विचारत लागल याच लागल त्याली जबरदस्ती नेऊ आपण. माजे काही नाहीणार.
चालेल चालेल.
हा दोघांचं झाणार नाही.
तुमचाडे फारब बद चालू आहे.
आमचा अभ्यास पाण्यात. सध्याचा काय नाही आता रिझल्टला. रिझल्ट, रिझल्ट तर मराठीत काय म्हणतात.
निकाल.
निकाल, निकालाची वाट पाहते स.
निकाल लागेल टाईम आहे छवटी एक दोन महिने.
नाही इतका टाईम नाही सर दहा बारा दिवसात ये दहा-बारा दिवसात.
हॅलो हा लाभर्द कामला.
दहा-बारा दिवस कुठे बि आणखी एक महिना टाईम आहे एक दोन महिने टाईम असाल ना तुम्हाला.
नाही, नाही आता पेपर लला ना कटला.
हम्म, हॅलो!
ह कोडलंलाच. वाज थांबवून या लागला. हॅलो! हल पा ना. हॅलोॅ! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो! आवाज नाही येत सर. काही ताकत नाही सर मेड गला एक सर तुमचां.